हॅलो! हॅलो हॅलो
हा आवाज कट झाला
विच्या मी म्हटलं काय चहा बेत झाला का काय
नाही चहा ठेवलेला उकळाला आता चहा प्यायचा. यां चाय घ्यायला....
प्या प्या आम्ही चाललो आता गाडीला चहा पाजायला
होय
हम्म पेट्रोल मागलाय आता. काय पेट्रोल टाकत बसायला लागते सारख्या गाड्यात रोज उठून.
होय.
हम् ह ह
आणि!
आणि काय ना बघा.
ला चालेल
रडाय लागल्या का काय?
होय रडायला लागल्या मांजराच
काय झालं, काय झालं मांजरान काय गेलं?
ते गेलं जरा लांब, तिला पकडायला येईना. तुम्हाला वो, हाय ना. आणि काकी आल्या नाहीत, नाहीच आणि
आणि काय नाही बघा निवांत.
काय नाही बघा.
होय अजून थोड वेळ नाही एवढ्या लवकर कोण जेवत नाही, आता नाश्ता करायचा आणि मग जेवण हम्म. होय. आणि?
जेवताय किती वाजता मग?
हा काय ते?
जेवताय कीती वाजता म्हटलं, नाष्ट आता करुन.
रात्री दहा, साडे -दहा वाजतय जेवायला. व्हयं.
तुम्हाला झोपून उठल्यावर भुका लागतच नसतील खरं.
हम्म. नाही झोपायला आम्हाला तीन- चार वाजत्यात रात्रीची. हि झोपत नाही लवकर.
मग काय करायचं?
एवढा वेळ खेळत असतय काय?
होय, रात्रभर चालूच असते. नाही अजून आणि
आणि काय नाही बघा.
निवांत.
हम् जरा पाऊस कमी आलाय, म, म्हटल पेट्रोल तर टाकून यावं, पेट्रोल संपलं होतं गाडीतलं. पोरांना परत शाळेत सोडायला जायाय लागतय. नाही जरा लांब हाय.
हम्म, हम.
स्टँड कड याय लागतय.
व्हयं.
गावातन बाहेरच साइटला हाय. बाहेर म्हण, जे गावातच हाय अस. रोडलाच हाय, मेन रोडला. हंह.
आणि.
आणि काय नाही. ते परत आता उद्या संपत गं बिंपलं तर परत शाळेत जाताना त्यांना परता अवघड होतय.
होय, मग काय करायचं.
बाकी अजून काय म्हणता?
बाकी काही नाही बघा निवांत चाललय.
हो गावाकड गेलता काय? वाळव्याला?
नाही अजून गेलेली. म्हणजे जाऊन आली एक दिवस. आता काय ल नाही, पावसामुळ बाळांना त्रास होतोय दोघांना पण.
बर
नाही जाता येत. नकोच म्हणतात घरचे. आणि
आली काही नाही बघा.
हम्म हम्म, झाल की, झाल सगळी काम. थोडा आहे, साईटला हे करायचय. ते अजून नाही केलेल. आता कधी घरच्यांना वेळ मिळ ते बघू. ते आता उन्हाळ्यात करतील. ऊन ला
करु द्या. सावली पाहिजेच की. पाऊस लागण्याचा चालेल, ऊन लागल नाही पाहिजे.
होय
चांगल आहे. चांगल आहे.
काय कपडे धुऊून निघत्यात पावसान.
होय, ठेवायचे नुसत साबण लाऊन.
हम्म, तेच चाललय आता. आणि आणि काय चाललय. हॅलो
अजून
अजून काही नाही बघा. चहा घेते आता. या चहा प्यायला.
घ्या ते आता आलोय पंपावर. कुठे गेलेत.
काय माहिती कुठ गेल्या. चहा घ्यायला ये म्हणताना कुठ गेल्यात.
आता नागपंचमी जवळ आली बघ. साप सुप पकडाय गेले असतील.
हम्म, कुठल काय, घरात सकाळी साप आलेला. हे गलेला शोधायला, घरात सकाळी साप आलेला.
होय काय?
कुठ? ते गेल सगळ्या गल्लीत शोधायला. बार क्या, पोरानी मारला. खर त्यांच धाडस
मग मारत नसल्यावर काय करायच.
होय, बसा की हो. वर आहे. पोरांना पाठवून द्या पाहिजे. आणि
आणि काय नाही.
निवांत
हम्म
बोलवा लागले. आणि काय
हा आणि काय तुम
पोहोचलात की नाही पेट्रोल पंपावर.
पोहचलोय आता. गर्दी आहे थोडी.
हम्म, खायला काहीतरी घेऊन जावा, पोरा बाळांना.
काया पाहिजे.
होय.
खायला काय कायम खातंच असतात
होय तर
हम. पिझ्झा पाहिजे झालांय आता पिझ्झावाला बंद आहे आमच्या इथे एकच हाय.
हम्म.. जे बघल तेव्हा ते सांगताय बंदच असताय म्हणून.
आहो तो होय तर ते आमोशा पौर्णिमेलाच उघडतोय तो. ते पण लहरी मोमद आहे.
होय काय? ते गावात एकच असल्यामुळे त्याला जरा कस्टमर जास्त झाले असतील. मग तो कधीतरी एकाच दिवशी काढत असेल बाहेर पैसे. आणि
आणि काय नाही चालतंय, करतो मी निवांत फोन, पेट्रोल टाकून घेतो हा हा.
हा ठेवू का?
अह